येतोय का आवाज हाउ कापू नको फोना तिकडूनच कटतय हे तुम्हाला हि भेटतं मध्ये बाबा पप्पाच्या मोबाईल टाक झाला का पून तिथं तेवढं फक्त
बरं
तेवढा फोन हो दे मी अजून दोन लावून नंतरला तोड तो आता बसल्या बसल्या तो पण तो असच बोलतो मला खराटरवाला बी स्वामीचा फोटोच तोडला त बारा मिनिट म्हटलं खराब वाट. म्हटलं मु ह स्मीचा.
तेच पाय तीन स ज मत.
हो ते तर पाहतात. म मा आज मेकअप चांगला झाला पाहिजे मग टेन्न त्याच आहे ख सांगतो.
काही का्याची न नको होत चांगलंला.
अगं किती छान मेकअप केला होता मी ना. देवांश ये देऊ. पोहे खाल्ल्यावर चहा घे चहा झाल्या लगर आघोडीील जाय. पण ते ड्रेस काढून द पले कपड याचा शाळेचा धुवायला. हॅलो! हम्म
आज एवढी झोतून राहिली मला उठच नाही वाटर राहिला काहीच सगळं राहिल बायाज.
हे धुवाले काढून दे धुवायले ऐकलं का.
हो.
श
ह
शेव पाहिजे होती म्हणते शेव आता ते खाऊन गेल नंतर खाली.
हो नाही.
आणि मी ताजे वांगे घेतले भरताचे. भरीच करतो पालकाचे पराठे करतो आता.
तब्येत खेळापासून एवढं कायच करतं भाजीपुळा कोण टाक
मगबा. तस भाजी भाजी पुडाला काय तर तेच लागते भाजी पुडा कंटाळला देऊ म्हण त मला पालक. काचे पराठे करून दे.
कळ बाई आ सुट्टीया बा बूले ना.
हम्म ते.
गण पिक्चर चालू आहे का.
काय ओ पण झालं रे बाबा आ.
पिक्चर चालू आहे का म्हटलं?
हो. ह काय आलं काय.
काही नाही, काहीच नाही आण ब.
नाही.
हॅलो! मी स्वतःचीचथ प्रॅक्टिकजन काही नाही एवढं.
काय म्हटलं?
मी युट्यूब वर स्वतःच प्रॅक्टिस करत जाईन म्हटलं नवीन नवीन पात जाईन म्हटलं.
हा.
आणि मूर्तीच्या पुर्लीवरील प्रतीक्षात होतात.
हो का.
तू काय प्रॅक्टिस करवली काळजी करवली.
मी कसी करणार मी काहीच नाही. ह
चार जुून ररी मिळतात. त्याच झालं की त्याला पहिले आंघोळ झाला होतो चहा देतो. सांगोळी झालला तुचे कपडे भिजू घालून.
हो ना सगळंच वयला पाहि आता झाली तोंडून.
बोनी दादा तो गेलाय नादेडला
हाव सकाळीच गेला तो
अ
काय बा तुम्हाला म्हणलं जातो जातो तब्बेत का बसते तब्बेत खराब जालती काय जानुन राहील जाणे दो म्हणी
आपण भा नाय गेलतो न की आपण नं मेकअप ची ऑर्डर आहे हे सांगाचं खरंच मला मेकअप ची ऑर्डर हाय आज ती हाफ तिकीट काढली ग एकोणवीस
बोलों
काय करू राहिली ते उचलून देतो तिथे जा तोंड आला तूवा नाही या डोट. कडु को खाऊन रायला वाट पोरगा. एक पोळी घेऊन घे अजून पाहिजे असणं त त्याच्यात.
काई नाय आता म्हटलं हे करतो. धाबडे करतो बल्काचे भरीत करतो. खाल्लं पाहिजे बाई यांना मले असं वाटते नाय खाल्ल तर काय कराव. ये समजा कती बि
टेन्शन नं
आता आपण जे जा घ्यायच बंद कर तू
तसं त मला खिचडीच लावयला पाहिजे म कोई बाात नही.
मंग
ती आहे
झालं का जेवण
जेवण
हॅलो हा साडेनऊ वाजता स्वयंपाक करत्यात रे ती. बापा करता कर पाय पोहे घेतले शेव घेतली त्याच्यात मस्त कालून खाऊ राय बदमाश बोचले घेऊन घे माले ते.
नय होत नय त्याची
मम्मा का
हम्म
हॅलो सर काय कळा काल एवढा त्यानं मले डोक्याला मस्त माजिश करून दिली बांमं लावून दि नमून नेल मले बोला की माय पोरग रायलं काय गि कळते बाई माई आणि काल माहिती ये कामाया संग मेंदी काढायला आला की नाय तिकडे
हा
हॅलो मेंदी काढायला नां गुलाब जामुन केक भुजिया शेव सगळं भेटलं तेले. हूं खाल्लं त्यानं मं तरी मग तुम्ही एवढंच खाल्लं ते एवढंच खाल्लं
ह
हो हा हॅलो हॅलो हॅलो हॅलो